हॅलो.
हॅलो.
बोल क ग.
काय करायल्यास?
झोपलंय काय करू कंटाळा आला ह बा. अगर थंडी वाजायला लागलेली म्हणून झोपलंय.
हम्म हम्म चा पिलीस?
चा सोडला. बंद केलाय ग चहा
महाग झालाय.
अ माघ झालाय चहा माग झालाय.
ते नाही ते तेजिचा ला फोन आलता ग आता म्हणून उठल.
हम्म हम.
तिचा पप्पांचा ॲक्सिडेंट झाला. तिचां प् ह तिचा पप्पा पडलात पडत पाहाला आणि ति लागलय आणि तिचा भाऊ बघाय निघालेला.
अ म्हणजे तिचा पप्पा कुठं दवाखान्यात आहेत ना.
हम्म हम्.
म्हणजे सांगत होते. बावाचं काय चोरीला गेला वाटतं फोन का काय?
हम्म हम् मग ती गेले का नाही.
नाहीय गलेली. म्हटलं तू जाणारस का तर नाही म्हणले मी जाऊन आणि काय करू.
हा हा. जाईल का नाही.
बके
हम्म.
पैसे गेल्या तर तर भावाचा एटीएम वगैरे पाकिट आणि फोन गेला.
हा हा.
तेव पण त्यांना पण टेन्शन घेतलंय त्यात पप्पांचं दुखतय. मग मी म्हणत होती वाटत. पण ह नाही गेलेली तिच रूमच रूम बनलायच आहे ना तिला
मा अजून बदलली नाही त्यांनी.
नाही बदललेल. वैजंती गीली, गावाला.
सुडून
म्हणजे आता त्यांचं झालंय ना. मग आता कॉन्ट्रॅक्टवर करणारयत, कायतरी.
हा, हा, हा.
म्हणजे ते, काहीतरी आहे. पेमेंट अस वरून मिळतंय. असं काय वाटतं त्यांच.
ते पैसे भरून तेन, काय तर आसल.
हम्म. तेच.
आधी पैसे भरायला लावतात ना, तिथ. आणि मग, आं.
पुन्हा जायाचा. रिझल्ट.
रिझ - रिझल्टच, सांगती.
आगं होय. अ मी कनय कर्णिक सरांना, मेसेज केलता.
हम्म.
परवा दिवशी. अ करणी सरांना मी म्हटलं. सर, रिझल्ट कधी लागणारय. म्हटलं. फायनल इयरचा.
हम.
तर, सर म्हणत्यात की, अ मला काय माहिती नाही. आ. बघू आता कधी, काय माहिती नाही. मम् म मी, सरांना म्हणणार होतो सर, जिकडे जाईल तिकड म्हटलं, रिझल्टच विचारायला लागल्यात. रिझल्ट शिवाय काय, पुढं म्हणजे हे करण झाल्यात. आणि काय बोललो नाही सरांना. ति तु मधे सांगितलेलीस ना कि, ते भंडारे सर ते, नाही हायत न, तिथं. ते, हे, झालं नव्हतं काय? पेपर आपला.
पेपरच झाल्यापासुन मी तेेच, ते भावाला फोन केलता एका. कॉलेज मधला. तो त्याला फोन केला तर, तो मला म्हणला की. नाही अगं, तुमच्या डिपार्टमेंटला ऍडमिशन घ्यायचाय कुठल्या पाहुणीच घ्यायचा काय माहित? मग तो गेलेला. दोन वेळा जाऊन आला. पेपर संपल्यापसन. खरं सरच नाही.
हा, हा. म तेच अ
त्यांन फोन केला ता ग. सरांचा नंबर पाठव म्हणुन.
आपल्या क्लासमधल्यानि, सगळ्यांनी मिळून. आपण जायाला पाहिजे, बा.
त्याचं काय, कुणी केलेलंच नाही ना, ते सब युनिव्हर्सिटीला द्यायचं त्याच रिझल्ट.
गं, होय. ते आपण
काढून.
युनिव्हर्सिटीला कुठं? आपल्या कॉलेजमध्ये सांगितलेलं ज हे करायला. आपल्याला युनिव्हर्सिटी टीला कुठं? सांगितलेला थे करा म्हणून.
तसं, आपल्याला काय सांग नव्हतं. आपल्याला फक्त ते, फॉर्म भराय दिलेला. गुगल फॉर्म.
हा, ना. तेच की.
तरं बाकीच्या, आता एक हायत ना, सी एस ई डिपार्टमेंटचे. होय. सी एस ई डिपारमेंटचि न हायत ना. त्यांनी हे केलतं गं. दिल्यालीत वाटत तीत. फॉर्म वगैरे कसलं - कसलं भरायला लागत. डिपार्टमेटची सायन्सची. त्या प्रिन्सिपलच साईन सगळं काय घ्यायला लागत वाट
म आपण जाऊन यायला पाहिजे एगदा कॉलेजवर आणि
होय मग क दोन मी काय म्हणतोय आता रिझल्टचं बघायचं आत्ताच्या रिझल्टचं काय ते नाहीतर मग सगळ्यात सेम आठव्या आठव्या सेम पर्यंत सगळ्याच रिझल्टच बघायचं ग. कशाला चार चार वेळा जावा.
मग होयच की अगं. आता त्यांनी द्यायलाच पाहिजे ग ओरिजिनल द्यायला नकोत काय ते. स्टॅम्प वरच ते कुठ ला घेतेत होय तसं ते.
म तेच म्हणतोय गं
मग मी काय म्हणत होतो आपण सगळीजण जसं स क अख्या क्लास न ठरवाय पाहिजे हे. आपण सगळीजण जाऊन घेऊन येऊया म्हण.
मग आता एक कुठं एक कुठं आता जॉबला लागलय ते जॉब सोडूनच. तीला आणि केलं तर कम. काम जर पुढं करायचं म्हणजे प तर दोन तीन दिवस सुट्टी लागणार ग.
होय आणि खरं पुढे लागतयच ना त्याच्याशिवाय काय पुढं लागतयच ना आपल्याला रिझल्ट.
होयच की मग तेच म्हणलं दोन तीन दिवसाची सुट्टी असली की मगच जायला पाहिजे.
होय ते पण नाहीतर भंडारे सरांना च फोन करून विचारायला पाहिजे.
अगं नाहीत तर नाही काय हे करत. मेसेज केलेला मी ते एक रिझल्ट पाहिजेल होता म्हणून मला.
हम्म.
नाही तर. प मेसेज बघितला आहे खरं रिप्लाय दिलेला नाही.
त्याच्यापेक्षा मेतकरे सर दहा पटीन चांगलं होतात माहिताय मेतकरे सर मे मॅ मेसेज वगैरे. तीन म्हणजे लगेच रिप्लाय तेन सगळ ठेवत्यात.
म तेच की. जाणार हायत नव्ह जाधव सर सोडून.
होय आपली बॅच होऊपर्यंत थांबलेलत नाही म्हणतत की आपली बॅच झाल्या वर जाणाराय.
तेच म्हणलं
जाऊदे तिकड आता काय मग राहिलच नाही तिथं डिपार्टमेंटला. जाधव गेलेत की काहीच नाही होय. जाऊंदे तिकड. म तेच म्हंटल ते मी पण परवा दिवशी गेलतो कणी त्यांनी तेच म्हणत होतात. कि अ अ तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट आणि हे कुठाय. मार्कशीट.
चार पाच खरं. रिझल्ट तरी ग सगळं.
रिझल्ट पाहिजे ग रिझल्ट असल्या शी आता ल एकेकांचा गत आपल्या मागन एक मा. काय म्हटलीस.
म सांगितलंय
मंग कायं मागूण एकेकांच रिझल्ट लागलंत
आंता दोन चार महिन्यांन सर्टिफिकेट होतेचं
होयं ते हे झालं नां कांय ते नेटच्यां एक्झांम्स चं. नीट तीनं ते एक्झांम्स झाले तसं आंदोलन घेऊंन जायंला पाहिजे कॉलेज वरं.
मंग कायं तसं घेऊंन जायंला पाहिजे कॉलेज वरं आपणं सगळीं जणं हं
अगं आपणं हांय गं तयांर तरं बाकीचे बाकीच्यां जॉब लागंला तरं
नाहीं नाहीं डायरेक्ट युनिवर्सिटीकडे युनिव्हर्सिटीलांच जायचं डायरेक्ट ते कसलं झांले गं नाहीं किती मुलांना मारले त्यांमध्ये गं भयांनक झांले ते हम्मं बोलकी हां बोल हॅलो
हॅलो
हां बोल की आलांय आवांज
हॅलो
हॅलो
कायं करतें हायं
हां बोल की हॅलो
हॅलो
अगं बोल की आलांय आवांज मलां नेटवर्क मध्यें जां जरां असं
हॅलो
नेटवर्क मध्यें जां नेटवर्क मध्यें
हॅलो
हां बोल
अगं बोल की मध्येचं कुठे गायंब झालीसं
मी कुठं गायबं झालोय तुझं कायं झालं तुझां आवांज आहे तुं तुझां आवांज यांयला लागलांय मलां खरं माझां कांय
अगं नां होयं तुझां आवांज चांल म्हणलो हॅलो हॅलो बाहेर आलो शेवटी उठूंन म्हंण कां नाहीं नेटवर्क चां प्रॉब्लेम आहे कां कायं म्हणलं म्हणूंन बाहेर मी बाहेर आलो गं आंत पडलेलो लोळंत चटईवरं थंडी वाजते मरणांची
नाहीं नाहीं त्यां नेटवर्कर प्रॉब्लेम मुळें पाऊसं पाऊसं मोठां चांलू आहे
हंस कसलां पाऊसं बाई चार दिवसं ऊंन चार दिवसं थंडी चार दिवसं पाऊसं कायं चालंय कायं कळनां
आंता असंच
कसं तरं असचं
मग तर ह
असं नगो बाई काय मरल ते थंडीन असली थंडी वाजते हिवाळ्यात पण एवढी थंडी वाजते
हम्म थंडी मधनच गरम होते अग मगाशी पण मला अ थंडी वाजायला लागली त्यानंतर अचानकच गरम व्हायला लागल
झोपलेलीस
हम्
झोपलेलीस
होय झोपलेलं की
भारी आहे बाय निवांत आहेस
झोपलो मला झ झोपलो आणि उठलो मग भांडीतून घसलीत
हम्म
मग चहा त्यांन सगळं आवरलं आणि मग टी व्ही बघत बसलेलो, सिरियल लागलेली. ते सिरीयल बघत बसल्यालो.
हम् हम्
तुम्हाला करमत नसेल ना लॅपटॉप वर लावून बसायच.
आ तेच मी मगाशी थोडासा पिकच्चर लावून बसलेलो. तर म काय करमाना झालय. लॅपटॉपच मला जायचं दादा येणार आहे दादा म्हणलेला येत तो म्हणून. त्याला फोन करायचा. आणि आवरायच आन जायच खर बाहेर ना अशी थंडी वाचते प बाहेरच पडू वाटाणा.
हम् जर
नाहीय य जा दाखवून.
होय तेच की,
हम्म चालते की, कर नंतर ना ठेऊ का?
हा चालते -चालते चालत.